बोलला हा बोलला
काय करते?
झोपायची तयारी आता,
बाई काबड तब्येत बरी नाही का तुझची
वातावरण एकदम बोगच नसते आतताय ंड द्यायला.
ह बरोबर मग कायतरी गरम गरम तळून खाऊन घेईन ना चांगलं होऊन जाईल.
कोण करून देईल गरम गरम आहे का
सर पावसामध्ये तळलेलंच खातात माहिती काय तर नाही, नाही होत बाहेरचं खाल्ल्याने होते घरचं खाल्ल्याने नाही होत मग असंच थोडी पावसामध्ये चहा आणि भजी खायचं परंपरा लावलीयल जुन्या लोकांनी मस्त पुढ एक जीत तुम्ही गुच्च बसा तुमच्याशी नाही बोलते मी. हॅलो
हा बोल ना.
म्हटलं मस्त तळलेला खाऊन घे.
ये नामा बज काला.
मी बज्या काढायला येऊन जाईल परवडणार नाही ते.
ह हा मला कोणी आयत दिल तर खाईल नाहीत
खायचं असेल तर डायरेक्ट शाद्याची गाडी पकडायची शाद्यामध्ये यायचं बस इकडे राहायचं मुक्कामी. जेवढे दिवस राहायचंय तेवढ दिवस
हो चालू आहे ना शाहाद्याला याला बस बंद आहे रस्ता बंद आहे साखरी शहा आदा.
पाऊसच नाही म्हणून रस्ता बंद नाहीये सगळे रस्ते चालू आहेत व्यवस्थित बस.
नंदुरबार सगळीकडे पाऊस आहे शहाद्याला पाऊस नाही एकदम पापी लोक आहे शहाद्याला.
पाऊसच नाहीये हा पापी लोक आहेत तर आहेत मग काय करणार त्याच्यामध्ये कोणात पाप करावं लागेल ना.
पुण्य करत जा काहीतरी.
ह आणि तेच धुण्यासाठी आम्ही पावसाला बोलवतोय तर घेऊन येतो.
म घेऊ नाता.
हा.
असं आम्ही कोणाला देतो नाही त्याच्यासाठी पुण्य करावा लाग
अरे आम्हाला पुण्य करायचं नाही म खाव घालण्यास या तुम्ही इकडे बिर्याणी करू आम्ही काय सगळंच करू आम्ही. आम्हाला करायला काही एक तर हैगई काही नाही. खायला पण हाय काही नाही आमच्या इथे.
मग
बिरयाणी. कोंबडा मारावा लागतो म्हण आपण काही करत नाही का असं सांगा तर बरं.
ते तुम्ही तुमचं तुमचं खाता म्हणून ते लागू पडत नाही दुसऱ्यांना खाऊ
तर त्याच्यासाठी यावं लागत.
काय यावं लागत.
असं तिकडे जाऊन मजा नाही तिकडे गावरा आणि व्यवस्थित मिळत नाही आमच्या इकडे इकडे ताजा ताजा असा फिरणारा कोंबडा मारतात.
बरं बर यावं लागेल मग.
सगळं फ्रेश मिळतं आमच्या इकडे मस्त पैकी इकडे यायचं ज्वारीची भाकरी मक्याची भाकरी. किलो किलोचे कोंबडे किलोच्या वरती क कोंबडे असतात आमच्याकडे.
बापरे बाप.
हो मस्त त्यांना एक तर खड्डा कोंबडी करतो आम्ही. आता तर मग तजे ताजे मासे यायला चालू झालेलेत.
हा नवी माती येतय का?
मग
हम्म बरय बाई मग काय तर.
जा
काय करते?
येेण्याचा कष्ट नाही घेतात तुम्ही पण बोलायला इतके कष्ट घेतात. तुम्ही आपरे ते कष्ट म्हणजे कुठे फेडलं जाईल ते समजत नाही मला
हम् बोलायचाच पैसा मिळतो ना मग
हो बरोबर आहे बोलायचाच काही सांभळतो बोलणार तर विकले जाणार गहू असं म्हणतात ना
असं म्हणतात ना तेच खरे
तेच खराय
खरंच पाऊस नाही तिकडे
नाही इकडे पाऊस नाही
ब इथं इतका गारठा झालाय ना बाहेर बी तसं शिडशिड घरात नुसत असं वाट ना डायरेक्ट असं गोदडी घेऊन झोपूनच राहावं
बापरे? एवढा पाऊस आहे.
हात पाय ठणकून राहिले
मुळे काही कोड आहे
मस्त काही स्वयंपाक झाला कपडे झाले भांडे झाले
खाल्लं गेला तर झोपा आता चांगलंय बाई
काय करायचं मग
काय स्वयंपाक केला होता
आज काय केलं होत मुगाच्या डाळीचं वरण केलं होतं काय गुळाच्या शिरा गला त
मुगाच्या डाळीचं वरण
हम्म. गरम गरम वरून पोळी तूप टाकून खाऊन घेतली काही तुपाचा शिरा केला होता गुळाचा
गुळाचा शिरा हो एवढं
काय ग मग भाज्या दोन दोन दोन ज दोन प्रकारचे
म मग तू खाण्यासाठी एवढे नक्कीच करून ठेवलेले आहेत आप
हा मीच केलंय सगळं
काय करणार आहे तो सवय नको लाहायला पाहिजे ते बाळा हे नाही खातात मग दुसरं करून देऊ का रिंकू पण तेच करते आता आता तिला पण नंतर मग कळेल जेव्हा सासू आणि नंणदा नाही राहणार घरामध्ये करायला
बेकार पस्तावेल
मग
कोणतीच हिरवी भाजी खात नाही राज कोणतीच नाही
कोणती हिरवी भाजी खात नाही आणि आपला काय बणतात विशू विशू कुठल्या भाज्या खातो नुसत्या हिरव्या भाज्या ते नॉनव्हेज वगैरे बिलकुल खात नाही ते पण रस्त व्हायला पाहिजे पोड्या खायला तयार नाही आता तो बटाडे पण सोडून दिले त्याने सांग मग डायरेक्ट जेवण करत नाही नाही जर राहिलं तर उपाशी राहतो दिवसभर मग काय करायचं बरं सांग तुम्हाला
तसं साऊच नाही साऊथ सगळं खाऊन घेते
साऊ खाऊन घेते ग बाई, अगं त्या दिवशी माशाचे अंडे आणले होते भावड्याने खाऊन गेली. तिला थोडंसं सांगितलं खाऊन घ्या बाई एक तर नाटक नाही करायचे, खाऊन घेतले आणि तो खाल्लाच नाही शेवटपर्यंत
मग
त्याला कालामध्ये मिक्स करून दिले तरी बी खाल्ले नाहीत आणि शाहाण्याने नाही काही चवण आहे. अंड्यांची चट्टणी केली ती पण नाही खाल्ली त्याने आपले जे कोंबडीचे अंडे असतात, ना ते त्याची पण चटणी केली ती पण नाही खाल्ली. त्याने मला नाहीच खायचं म्हणे, नाहीच खायचं म्हणे, म्हटलं मग निघ तिकडे. अशे तर नखरे करतात, ते काय करते.
म काय करायचं.
म्हटलं याला कोणीच काहीच बनवून द्यायचं नाही. राहू दे म्हटलं याला तसंच उपाशी.
हम्म.
लोकय काय
काय म्हणते?
काही नाही ग मी पण आहे थोडस डाटा भरून राहीले सगळं डाटा व्यवस्थित भरलेलं आहे तरी सुद्धा कसं काय क्युरी निघतात मला ते समजत नाहीये आई ग काय खरं नाही. पप्पा काय मग शाळेत गेले?
हा विट शाळ
आणि राजदादा?
आताय बसलाय मोबाईल धरून.
मोबाईल धरून बसलाय.
हम्म.
म काय द तो पुण्याला नाही गेला का? पुण्याला जाणार होता ना?
काय नाही केलं पुण्याला काय जाईल पुण्याला जाऊन काय करेल, तिथे बी पाणीच पाणी
पाणीच पाणी आहे ते तर आहे बाई म्हटलं कुठे अप्लाय वगैरे केला असतं तर
अप्लाय बी सगळं ऑनलाईनच होतं ना ग सोनू अशी त्यांची गाराशी जाऊन ड्युटी मिळते का?
हो ते तर आहे. ऑनलाईनच मिळतं.
तेच जाऊन बी काय मेहनत करणारे कुठे, जाईल कुठे फिरेल? पाऊस पाहिला सगळीकडे
बरोबर
पाणीच पाणी हे, काय पाठव त्याला सांग?
बरोबर माझ्याच भावाच्या हलवून जातील तिथे. तुझ्या दादाचे नाही होणार माझ्या भावाचे होतील.
मोठी गाडी घेऊन गेलाय भाऊ तुझा आता.
अरे वा हा तर आता हो मी तर जाईलच. तिकडं चल म्हणला, मला तिकडे फिरून आण आणलो लोणावळ्याला
अरे ते बंद आहे ना सगळं सगळे बंद केलेले आहेत पॉईंट बघायचे आता पुण्याकडे
मी जाते तोपर्यंत सगळे उघडे होऊन जाते.
हम्म जाय.
तू गाडी घेऊन गेला पाण्या पावसाच्या कश्याला? बरोबर तूज.
हम्म
फक्त पाणी वगैरे जास्तं त्याच्यामध्ये नको भरलं जायला पाहिजे
नाही ना तसं नाय. तसं राहिल तर नाही जाणार आहे तो ते त्यांना पण आता चालू आहे कंपनीच म वर्क फ्रॉम होम देतो ता का काय?
ते तर द्यायला पाहिजे ग कारण की पाऊसच तेवढा आहे कारय धगफुटी झाली का काय झालं माहीत नाही पण खूप पाऊस झाला ना
पडवणीस नाही डिक्लेअर केलं ना नाही तर मग कंपन्यांवर कारवाई केली जाईल म्हणे
करा म्हणा सगळ्या कंपन्यांवर कारवाई करून टाका
हा
ति
निदान आठवड्याचं दोन तीन दिवस तरी वर्क फ्रॉम होम द्यायला पाहिजे म्हणजे बरं होन जात.
नाही जे घरून काम होत ते घरूनच द्यायला पाहिजे ना ऑफिसमध्येध्ये जाऊन काय करणार आहे
तिथे भि लॅपटॉप समोर बसायचं नि
अ लॅपटॉप समोरच बसायचं आहे एवढं आहे की तेवढं गाडीवर जावं लागतं ट्रेनने जावं लागतं नाहीतर बसने जावं लागतं बाकी काही नाही मग
ते ह राजला बी तेच सांगते भाऊ शोधून टाकी एखादा वर्क फ्रॉम होम का भेटे ना
हो ना घरून काम करायचं
काय तर मग टुकू टुकू गाडी चालवून जाईल वायबार बसून बसून काही दिवस जाणार आहे का
बरोबर काय तरी ऑनलाईन वगैरे सच भरून घे ना म्हणा
करतो तो बघतोय ग चालू आहे
हा हा त्याच पण फिड अस आहे ना बाई ते काय आपल्या याच्यामध्येच नाही
ह ना ग तेच आहे खरं
ब त्याच फिळ आपल्या ह्याच्यामध्ये राहिलं असतं तर केलं असत कुठेतरी
बघंटाे काद बी ए बी ए च्या बी एस वरती त काही मिळालं
बीए याच्यावर पण करणार ग त्याचं काही नाही पण त्याला तिं माहिला पाहिजे ना मग डाटा एंट्रीच वगैरे
कशचं
डाटा एंट्री
जमेल ना एकदाचस माहिती पडलं का तो गन त्याच्यामध्ये तरबेज चालू शिकून जाईल तो
त्याला बोलली ते मागे म्हटलं हे असं एकशेशीटच जमतं का तुला तर नाही म्हणे हे नाही म्हणे मला जमत म्ह त्याच्यामध्ये नाही म्हणे एवढं मला माहिती सांगत होता तो म्हणून मग मी त्याला काही बोलले नाही पुढे
हम्
कोणाचे कोण वा
काय हम्म देऊ का कॉल करू शक हा
हो का
हा
हॅलो
हा बोल ना
कट नाही केला का तू कॉल
नाही केला ना मी करू का इकडून आहे का वेळ तुला
अ तू ना आ